हॅलो,
हा बोल की बरी आहेस.
हा आहे की तू
हाय की जेवलीस
होय तू जेवलीस काय
होय जेवूण बसलोय आता
काय करालीस
काय नाही बसले आता आता दोन वाजता ऑन्टीबायोटीक लावाचय पेशंटला
हा
काय करालायसा
काय नाही पोरगी रडायला लागल्या मग तिला बाहेर घेऊन बसले
हा, हा
आहेत, आहेत सगळे बरी आहेत
हम आम्ही इकड आलोय ग सांगलीला
सांगलीला गेलाय होय
होय
हा, हा, हा, हा
हम्म
काम वगैरे कसं चाललय
होय चांगलं चालुय आणि काय मग
काय नाही मग निवांत चालु आहे आज थोडी पेशंट कमी आहेत आता एक ऑपरेशन चालू आहे होय
तू नसत्यास ओटी मध्ये मग
नाही, नाही ओटीचा स्टाफ आहेच ह सामन नाहीय ओटीच बाहेर आ हे करत नसते ओटीच्या स्थापम नाही ओटी द्यायला बघत जातेस मग आता बसते काय उठते असं होतय ना म्हणून म काही नाही बघ पाऊस वगैरे तिकडं
हा उठ
पाऊस वगैरे आहे का नाही तिकडं
नाही, नाही पाऊस नाही इकड हाय बसलोय पोरगीला घेऊन आगाऊपणा करत्या रडत्या सारखं
होय
हम्म मग इथन गाड्या दिसत्यात गाड्या बघत बस म्हंटल्या तिला सांगलीच्या मेन रोडच्या गाड्या दिसतात
होय
होय
हम्म
बस तेन जाताना बघत बस म्हंटलं हम्म, भारती हॉस्पिटल दिसतय.
हा, हा.
खेळत नाही जरा अस आंग सोडून, ‌सारखं घेऊन बस म्हणत्या.
म आणि काय म्हणतीस?
काय नाही. तू आज गेलतीस का नाही? कुठं बाहेर?
काय म्हटलीस?
तू कुठं बाहेर गेलतीस का नाही म्हटलं?
मी नाही मी बाहेर वगैरे जात काय, मी आपलं-
हॉस्पिटल ते घर, घर ते हॉस्पिटलच करते फक्त.
आणि काय मग?
काय नाही, निवांत तुमच कसं काय चाललंय?
होय, आमचं पण निवांत.
जेवण वगैरे, बनवतेस का नाही?
होय, जेवायला वगैरे सगळं येतं मला.
होय.
हम्म.
हा.
मग तुम्ही काय केलता, जेवण वगैरे?
आम्ही काही नाही, रोजच पोळी, भाजी.
हा, हा, हा.
आमटी, भात.
ह मी पण आज तेच आणलेलं?
हा, हा.
काय नाही बघ.
इथं एकतर कोण ओळखीच नाही आणि चल म्हणून लागल्या रस्त्याला.
होय, आई वगैरे मुली, मुली शाळाला गेल्या असतील.
होय शाळेला गेले.
हा, हा, हा, हा, हा. तेच म्हटलं, फोन नाही, काय नाही म्हटलं, आई- आई त्यांनी पण आता उद्या जाणार.
गेल्या आई तेन?
नाही, उद्या जाणार आहेत.
हा आणि इकडं सावर्ड्याचे आई?
नाही आहे की, दोघी पण आहे, उद्या जाणार म्हणून लागले.
हा हा.
हम्. मंग काय, म्हणतियेस?
काय नाही, बग. काकांण मार वरती घ्या म्हणाले, चालत जरा इथपर्यंत आणलेल.
हा हा.
खड टोचायला लागलेत पायाला, वरती घे.
हां हां हां, असंचं करतेय काहीतरी, पण
होय.
हम्म. थोडं आता हाये पावसाच वातावरण, थोडं झालंय, सकाळी बारीक याय लागलेला.
हम्म हम, इकड पण आभाळ हाय, सकाळी थोडा आला पाऊस, लगेच गेला.
हां हां हां.
हम्.
हम्.
चालत, एक मिनिट हं.
हां हां.